कोल्हापूरला दाखवले तुझ्या बहिणीला हॅलो आ ओ कट झाला तो फॉ हम् हम. जे विचारल होत तेनी काय बोलल्यात. बोलल्या नाहीत.
काय ते?
काय तेव्हा मागे ना मम्मीच विचारल होत, तेनी काय बोलली नाईत बा वर्षात एक पाय कराय लावलीया सोनोग्राफी एक सार ह्म्म विचारतो मी करतो मॅसेज तिला स स्क्रिन शाॅट मार. आता पहिला मगाशी आवळ्यात मी काय न्हाय म्हणटलीया काय आणि काहीजणच
मग आणि आता गरजाय लागलंय बघा हिकडं. हा उकडाय लागलय भाकरी झाल्यात अजून काहीतरी उसळ तेन कराय पाहिजे.
हम्म अमच्याकड आवाज हां. हा हा मम्मे बिशी दे कशाला बिशी? कोणाचा फोन आलाय बघ आधी हाय त्यो तेंचाच. चालेल हॅलो
हा
अ एक मिनट हं चालू राहू दे त्याला बिशी पाहिजे. बिशीत काय पैशे टाकनार हायीस कुठले पैशे कोणी दिलं? भाव्यान भाव्याच काय आणाय गेलतास. काम नाही का तू का गेलतास गेलतो साटवतय साठवतय बिशी केलिया म्हंजे दोघांच्या दोन बिशि हायीता. हि तुझीच हाय तुझीच चेपलिय कशी तिकड आशू ठीवून ठिवून चेपली असल. दोन कासाव हाईत कलर वेगवेगळा हाय ह्येनं लाल केला हं ह्याजी लाल हाय त्याजी पिवळी हाय.
आमच्या पण पिल्याची बिशी केली आम्ही.
किलीसा हा त्यात पैसे कोण टाकतय तुम्ही?
नाय तेजं पाहुण्याने कोणीतरी दिलेलं समजा, असं ते न असलं की त्यात टाकतोय आम्ही खर्चत नाही. ते अं हं त्याचं असंच कि असंच पैसे साठ तोन त्येचं कानातलं केलं.
कानातलं इतकं साठलेत कानातलं कराय सारख्या
आमची जरा हायफाय हायती वो इकडची पावनं न ते आमच्या तिकडची मामा त्यांनी हायत आहेत ना मग तिकड मी हे डिलेवरी झाल्यावर एक महिन्यानी तिकडे गेल्यावर सगळी जी ती बघायला यिल तेंनी पाचशे, पाचशे रुपये हातात आता सुद्धा आता सहज गेलतो ना आता परवा गेल हा डिलेवरी झाल्यापस्न ते खरंचलं आणि आता परवा फक्त तीला गेलतो नाय तेव्हा जवळ, जवळ अ दीड ते दोन हजार रुपये साटल्यात
बघितलासा का म आम ह्याच्या पोरांची डिलिव्हरी साटल्यापासून मग काय पैसे मग साटले ते काही टाकाय नाही सोडा मं माप साटलं असतील
आम्ही त्याचा एक रुपये असं खर्च करत नाही त्याचं दहा रुपये जरी कुणी दिलं बिस्किट म्हणून तेज, तेज ठेवतोय खरं दहा रुपये टाकत नाही बिशीतेन असं शंभर पाचशे असले की अस टाकतो
हा, हा अ आमचे टाकट्या खायला दिलेलं सुट्ट येन असं टाकतेत कधी कधी मी नोट्या टाकत्यात
ह, ह
हो आता कस जरा चालती झाल्यात, खेळती झाल्या त नंत खायला खायचे पण याड
लागले हा
येत ना माग बारकीती तवा टाकायची तवा खायला एवढं समजत नव्हत
ह, ह
नाही एखादा पैसे अग काढावा ल दि त्यात आणि त्याच्या आधी बारकी होती ते्हा टाकायचे साठवायचे साठले का तरी माप आर्धी, आर्धी झाले
हा, हा चिलर लगे भर
होय
माझ्या पण लक्षात नाही एक देवाचा कुणीतरी ठोकळा दिलता नाही आमच्या यात्रेच्या वेळी मग त्यांनी सांगित जवळ ठेवा म्हणजे पैशात चांगलं वाढ होत्या म्हणून मग तुम्ही बेशी टाकल्या म्हणजे ध्येना नाही ती एक टाकले खरं वाचते बिशी
वाचते हा हा हा देआ खेळ त्या देआ असस असलं की! के हम्म. काय हेज
खरं ते जा असं एक रुपये म्हणून कशाला नाही खर्च करत. त अजिबात नाही, हिजा त्याच्यासाठीच जरी त्याला कपडे घ्यायचे तरी त्यातलं घेत नाही आणि त्याचा मामा कपड्याच्या दुकानात आहे, गेला म्हणजे तोच दोन-दोन ड्रेस त्यांनी गीन आव हिथं कळत नाही कपड्यातल मध्ये आम्ही आमच्या नंदचं लग्न होत म्हणून घे टलो आणि तेच कपडे हिथं हजार रुपये पडले आणि तीच कपडे दादा म्हणला चारशे रुप पहिले त्या तिथं फसवलय तुला तिथं एकशे वीस रुपयाचा शर्ट हाय तो आणि तीनशे रुपयाची पैंट ही ते सहाशेला पॅन्ट आणि चारशेला शर्ट दिलाय तो हम्म दादा. खोळाल तांबं म आता म्हणलं पैसे द्यायंच का होईना तिथनचं त्याला आण म्हणून सांगायचं. सारखं कोणतर महिन्यातन एकदा भेटायला येतेस ना हा आणि दुकानात असल्यामुळ क्वालिटी तेन त्यांना सगळं समजतय हा आणि गांधीनगरला येतोय सारखं तो कामालाय आता कोरोनापासनय तो पेमेट त्यांजा
हा ओ.
सगळं कपडे मागवायचा तेन, त्यामुळे जास्त माहिती हाय त्यातीन
मम्मीला सांग जा मम्मी काय म्हणतीया बघ अहो पैसे कशात घालालीया बाटलीत बाटलीत न बाहेर निघतील काय सांग त्यात घाल हॅलो
हा
हम्म ते बेशिस्त मोटर आले म्हणजे त्यातना बारका रुपया पडला बघ खाली म्हणून
हा हा.
हं हम्म. आणि बाकी नको त्यातच असतय त्यात टाक आणि ते पातल्यातलं काढून घेतीया इकडं आन मीच काढून घेतो मग त्यात घाल हम्म हम्म हम्म. हम्म हम्म हम्म. आल ते माांजार
आता एकट असेल नाय ननंद ताईचा पोरगा गेलाय म्हटल
हा आता एक झालाय नंदबाईंचा गेला पोरगा तो आता येईल दहा बारा तारखेपर्यंत येतो म्हणटलाय
हा हा तिथं दमावतोय काय?
नाही तीथ दमवत तो शांत आहे स्वभावान त्याच काय नस ह्योच जरा वांड आहे
ते तसचं असतयं हो मोठा शांत असला ते धाकटा वांड अस ते धाकटं वांड असलं की मोठं मोठा शांत असतोय
हां तसचं आहे मग तेजं काही सुद्धा नसतं लय पोरग
धाकटा हाय म्हणून लाड झाला- जरा- तसचं असतयं आमच्या पण काकांच्या पोरांच- कसं झालयं मोठा शांत आहे खरं आमचा बारका लय आगाऊ आहे, आता दहावीला गेलायं
हां नाही धाकटं- जाईल तिकडं तसचं असतयं, धाकटा जरा वांड
लाड जवळजवळ माझं लग्न होईस्तोवर आम्ही एका ताटात जेवत हो
हां हां-
आणि ज्या दिवशी माझ्या लग्नाची मेहंदी काढली हातावर त्या दिवशी त्याने मला चाारलं त्यानंतर पासून आम्ही नाही एका ताटात जेवलो अजून त्याच्या आधी कायम एका ताट त्यात आणि एका अंथरुणात झोपायला त्यो मला सोडूनच झोपत नव्हता हा काकींचा मुलगा आमच्या एकत्रच आहे जॉइंट फॅमिली खर सोडून झोप एकत नव्हता, दीदे दीदेच करायचा सारखं.
हा हा हा वाईट लाज
हा आणि आता गाठ पण पडत नाही वर्षातन आणि, तो पण तिकडे त्यांच्या मामाकडे गेलाय. नाही माझं लग्न झाल्यावर तिथं राहिला नाही त्यो. तो मामाकडे गेलाय मग शाळेला. तिथं मग कधी तर सुट्टीला येतोय.
हा हा मग अ
ते व्हय तस आता पहिलासारख राहीत नाही, एकदा बालपण गेल
गेल होय. आता आपलंच बघा की, आणि जरा लग्न केल नसत तर शिकलो असतो, असं आणि वाटतय.
वाटतय आणि जे लहानपणात मिळाल तेतण मिळत
तेच की मग.
काय ते बरं वाटायचं ते काय काही वेगळंच अ वेगळंच कसंय टेन्शन नाही काय नाही फ्री वातावरण. त ते.
काय असलं ते मम्मी पप्पा
हा खाऊन पिऊन निवात. ह ह आत्ता वाटतय लहान होतो तेच बर.
जरी माहेरला गेल तरी माग हुरहुर असतेच की.
व्हय अ लहानपणी वाटायचं कधी मोट होईल, कधी मोट होईल. हा
होय.
हा आलो पाच मिनट फोन चालूय. टाकी जोडायला बोलावा लागल्यात.
हा हा कशाची गॅसची?
गॅसची. एक एक जन भित्यात ओ गॅस जोडायला, हा मी जोडतोय. ते हा. ते माझ्या माग लागतायत. हम्म आमचं नव, शेजऱ्यांचा. आमचा नाही, आमचा हाय हम्म. आणि परवा छान झाल सांगायल्यासा ता लाडक्या बहिणीसनी इकडं पैसे देऊन तिकडं काढायचं चालुय पेट्रोल मिळना झालंय नाही बा तुम्हाला येतय दिदिला येतय तुम्हाला नाही नाही तवा ए वीस कंम्पलिट पाहिजे होत. आणि मला एकवीस रनिंगला चालू
होय तुम्ही कितीच हाय तुमचं
दोन हजार चारं ची हाय मी
बारका हाय माझ्यापेक्षा तुम्ही
तुमच तुमचं किती हाय
मी दोन हजार तेंची ये
हा मग तुमच्या पेक्षा एक वर्षानी लहान म आमची दिदी दोन हजार दोनची हाय
होय मग कु ठं लई अंतर हाय आ नाही हो माझ रेशन कार्डात नाव नव्हतं. त्या वेळी
म रेशन कार्डाच्या नावावरचा काय संबंध हाय आमच्या दिदीचं पण नाव नव्ह त रेशनकार्ड अजून नाय दिदिच आमच्या झालं की तसच रेशन कार्डाचा काय संबंध नव्हता हेच्यात
ते रेशन कार्ड मागत होते नाय म्हणून राहिलं ते राहिलं तरी पण एकदा भरला होता. हा भरला हो ता अ रिजेक्ट होऊन आलत ते रिजेक्ट होऊन आलत हूं
नावं दोघींची पण नाईत. खरं दिदीच झालं मग मला पण म्हणत होतीत की, कोणतर रासरे अ आधार कार्डाच झेरॉक्स कनी म्हणजे आमच्या इथलं नाय असं पाहुण्यात भाऊकीतलंच एकटं करत्यात नाय त्यानी मला सांगितलं होतं. तू आधार कार्ड झेडॉक्स हे करून देतीया ना खोट हे आधार कार्ड छापून देत्यात त्या वय जास्त वाढवून एक वर्ष वाढवून नाही तर महि ना वा ढवून घेयाचा रनिंगला चालू होत नयी ठेवाय घे जा आणि करूया बरं चालतय.
हा.